हॅलो. हा बोला. हा बोला, हा बोला.
आवाज येतोय?
हा येतोय बोला.
कशा आहेत म्हटलं?
थोड मोठ्याने बोलता का?
हॅलो.
हा बोला ना येतोय आवाज.
कशा आहेत म्हटलं?
हो बरी आहे. थोडं मोठ्याने बोला ना तुम्ही. आवाज येतोय पण थोडं बारीक येतोय मला.
ओके.
काय चालंय अजून.?
ह काय नाही घरचं काम.
हम्म. झाल जेवन.
झाल. तुमचं?
हम्म झालं बघा.
मुलं शाळेत
हो शाळेला गेली आहे आता. तीन वाजता येतील ते.
ओके.
हम्म तुमची?
माझी पण शाळेत गेली मुलगी.
हम्म. हम्म. मग शाळा कधी सुटते?
शाळा तीन वाजता.
हो.
मुलं बसनी जातात. कि सोडवायला जाता.
नाही आम आम्ही ना रिक्षा लावलेय. रिक्षाने जातात ते.
अच्छा.
हम्म तुमची मुलगी कस जाते?
बस ने जाते.
हम्म. हम्म. लांबस असेल ना.
हम्म.
सिटीमध्ये हेच प्रॉब्लेमे बघा. मुलांना आणि आणायचं सोडायचं आपल्याला पण जमत नाही.
तेच ना.
त्यांना मग आपल्याला बस नाही तर. रिक्षा वगैरे लाव लावण्याशिवाय ऑप्शनच नसत.
ट्रॅफिक एवढे असते कि. वेळेत पोहोचल्या जात नाही आपल्याकडनं.
हो आणि मग घरातून पण लवकर निघावं लागत मुलांना.
हो ना.
हम्म. अजून काय मग अभ्यास वगैरे कसा चालूय त्यांचा?
छान चालाय.
हम्म. हम्म. आताच शाळा चालू झालीय ना.
हो.
ते.
फस्टला.
फस्टलाय का? हम्म. हम्म.
तुमचे?
ह मुलगा सहावीलाय माझा मुलगी चौथीलाय.
अच्छा इंग्लिश मिडियम शाळेत जातात.
ते.
हम्म- हम्म.
अजून काय मग वातावरण तुमच्याकडे.?
पाऊस चालूये.
पाऊस चालूये?
हो तुमच्याकडे.
हम्म नाही आमच्याकडे ऊन पडलंय. पण पावसाचं जरा वातावरण पण झालंय.
हम्म- हम्म.
नाही आता संध्याकाळपर्यंत पडेला वाटतय. कारण गरम पण खूप होतय.
अच्छा इकडे तर. काल पडला भरपूर आता पण चालूये, थोडा -थोडा.
हा काल पडला. आमच्याकडे पण पडला.
हम.
अजून काय?
हम्म.
काय नाही बघा. अजून कोणता तर विषयावर मग आपण बोलता येईल लागल तर.
हो.
मुलांना म्हणजे असं. मोबाईल पासून होणार फायदे. किंवा तोटे. आपण त्यावर पण बोलू शकतो.
हो ना आजकालचे मुलं. जास्त मोबाईल वापरताय त्यामुळे त्यांच कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे नई.
हो. आणि मुलं शाळेत गे गेले असतात. तेव्हा मग त्यांना तिथे काय नाही टीचर्स सगळं बरोबर ऐकतात. पण घरी आल्यावर माझी मुलगी पण अजून पण एवढंच जेवायला त्रास देते ना. मोबाईल असेल तरच ती जेवायला बसते.
आजकालच्या मुलांचं मोबाईल शिवाय काहीच होत नाही.
हम्म तरी मग पप्पा घरात असतात. असेल तर ती तेवढं जरा पप्पाला घाबरते. घेत नाही मग मोबाईल. टी व्ही बघते. पप्पा असेल तर
अच्छा.
हम्म नाहीतर मग मोबाईलच मागतेय ती पण जेवायला. मोबाईल पासून मुलांना बरच खरंच त्यांचं म्हणजे असं कस डोळ्यावर पण ताण पडतं ना. ते एक सारखं हम्म. आणि किती कमी वेळात. आजकाल मुलांना चष्मा पण लागतोय
तेच नजर कमी होतात. ते लवकर.
अभ्यास वगैरे पण आसत मुलांना. त्यामुळे शक्यतो जेवढं आपल्याला टाळता येइल. तेवढा आपण मोबाईल नाही दिलेलाच बरं असं मला वाटत.
हो.
हम्म अजून काय?
आणि मुलांना अभ्यास पण आता. जास्त मोबाईल वरच येतो.
हो ना. ते पण आहे. आणि शाळेतून पण काय ना काय म्हणजे असं सूचना वगैरे. हे ते पाठवत तेच तर. हो ना मोबाईल शिवाय होणार पण नाही. आता असं झालंय.
असं वाटतं आपण देऊ नये मुलांना मोबाईल पण ते. शाळेचा पण अभ्यास वगैरे असेल. त्यांचा प्रोजेक्ट वगैरे असत.
तेच ना.
त्याकरता त्यांना मोबाईल मग द्यावाच लागतं. आपल्याला नाही बोललं तरी पण.
हम्म.
हम्म. हम्म.
पूर्वीच काळी बरं होतं नाही. पुस्तक व वह्या. त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं नव्हतं. पण आता सगळं मोबाईल टॅब. लॅपटॉप, कम्प्युटर.
आणि आपण म्हणजे एकमेकांचे पुस्तकं घेऊन किंवा जुनी पुस्तकं वाप किंवा घे घेऊन पण अभ्यास केलाय. पण आता आजकाल जस नाहीये. मुलांना नवीनच पाहिजे असतं.
सर्व वस्तू नवीन
त्यांना पुस्तक पासून बॅग पासून टिफिन वॉटर बॉटल सर्व न नवीन पाहिजे असत
हो ना
नाही तर आपण निमम्या किमतीमध्ये जुन पुस्तकं घ्यायचो पहिल्या काळात
हो
त्याचा त्यामध्येच अभ्यास करायचं पण आता तसं राहिलाच नाही आहे आणि दर दोन वर्षाने अभ्यास पण बदलतो आहे मुलांचा
आपल्याला घ्यावेच लागतय आता माझं पण तस झालय आ मुलाच पण दोन मुलीच दोन वर्षाचा फरक अस असेल तरी पण त्यांना मी मुलाचे पुस्तक मुलीला वापरू शकत नाही
हो ना
आणि ते टेक्स्टबुक मध्ये कस शाळेत मार्क वगैरे केलेले असतात त्याच्याने ऑप्शनच नाही आपल्याला नवीन घ्यावंच लागत
घ्यावच लागत
आणि शाळेची फी पण एवढं वाढली आहे ना मुलांची
आपलं त्यावेेळेस म्हणजे एक मी बोलाला एखादं लग्न होईल एवढं एक ए वर्षाचा फीया आता
आपलं पूर्ण शिक्षण कंप्लीट झालंय एवढ्या पैशांमध्ये एवढे
एवढा आता एक वर्षाच आहे हो हम् हमम गरीब लोक पण कसं करतील ना असं एवढं फी वाढलं तर
ते शिकण म्हणजे बाजार झालंय ना
हम्म पुण्याला पण पहिले शिक्षणाच माहेर घर बोलत होते पण आता तसं काहीच राहिला नाहीे तिथे पण हो पुण्यामध्ये तर माझ्या मैत्रिणींचाच मुलगा आहे एक त्यांनी नर्सरीलाच ऍडमिशन घेतलं मुलाचं तर दीड लाख रुपये फी भरले
हो भरपूर सगळीकडेच वाढलंय आता खेड्यांमध्येच फक्त थोडंफार आहे
हो ना ह आत्ताच दीड दीड लाख रुपये फिर बोलला तर मुलांचं पूर्ण शिक्षण हो म्हणज पुढ शिक्षण पण परत व्हायच कि
किती पैसे लागतात आईवडिलांनी कष्ट करून फक्त शिक्षणातच घालवायचे बाकीे काही
हो ना ह ह पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये तर खूपच जास्त वाढलंय
हम्म
अजून काय
आपल्याकडची शिक्षण संस्था शिक्षण पद्धती जी आहे ना बहुतेक ती थोडीशी जुन्या अजून ह्याच्यात राहिली जस बाहेरच्या देशांमध्ये काय करता प्रॅक्टिकल नॉलेज जास्त द आपण फक्त थिअरी देतोय
होम
मी बऱ्याच वेळेला बघते ना तर जपान सारख्या देशांमध्ये छोट्या छोट्या मुलांना आताच टेलरिंग म्हणा किंवा मग काही बनवण्या
हा हा म्हणजे ते स्वतः हा हा
नर्सरी पासून त्यांना ते शिकवलं जात म्हणजे ते पुस्तकी किडे नाही होणार भविष्यात त्यांना ले स्वतः कमा कर
हो चांगलं आहे ना मग तस शिकवलं पाहिजे खरंच मुलांना शाळेमध्ये
हो नाही आपल्याकडे पुस्तकातिकत त्याच्या मधले फक्त गोष्टी सांगतात
पुस्तके ज्ञानच जास्त झालंय मुलांना
मुळे ते शाळेतन बाहेर पडले की लगेच त्यांना जॉब मिळत नाही किंवा ते एखाद्या व्यवसाय
हो
म्हणून र बेरोजगारी वाढतीय आणि मग सगळे
हम्म हो ना शिक्षण पद्धतीमध्ये त्यामुळेच बदल केला पाहिजे खरच बरोबर आहे ते मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरंच पाहिजे आजकाल
त्यांना काय आवडत ते शिकवलं गेलं पाहिजे त्यांना काय आवडत नाही आवडत त्या सगळ्यांना सारखंच शिकवले जाते
हो
हम् म्हणून पुढे जाऊन मग ते मुलं खरंच त्यांच्या हतामध्ये सक्सेस होतील कि नाही सांगू शकत नाही ना आपण
हो ना आणि किती शिक्षण मुलांनी केलं तरी पण त्यांना आपण एवढं शिकवणं भविष्यात नोकरी लागेल याचं पण काय गॅरंटी नाही आहे आता
मान आपण म्हणजे काय विचार करतो क माझ्या मु नोकरी लाली पाहिजे नोकर बनवायचंय असं ते लोक त विचार नाही करत त्यांना मालक बनवायचे
हा ते तर आहे एवढं शिकून आपण नोकरी म्हणजे ते दुसऱ्यां कडे काम करायचं लवकरच बोल बोलता येईल त्याला त्यापेक्षा मुलांनी खरंच स्वतःचं डोकं लावून एखाद बिझनेस मध्ये वगैरे काय तर केलं तर मग त्यांचाच फायदा होईल
बघा ना आता आपण ज्या काही खूप वस्तू वापरतो ना त्या सग्या चीन मध आलेल्या किंवा बाहेरच्या याच्यात ना आलेली वस्तू आहेत म्हणजे आपला पैसा सगळ बाहेर जातोय आपली मुलं नोकरी करतय त्यांच्या वस्तू विक ऑफिस आहे किंवा वेगवेगळे मॉल आहे कंपन्या टाकल्या आहेत बरोबर इथे आपली मुलं काम करता
हो ना पैसा मालक मालककडे जात पैसा
त्याच्यापेक्षा आपल्याच मुलांनी जर का असे काय काही छोटे मोठे उद्योग सुरू केले तर आपल्याकडे रोजगार पण येईल आणि पैसा पण आपल्याच देशात राहील
रोजगाराचे मार्ग पण वाढत तिला आणि म्हणजे असं शिकून बेरोजगार पण कोण राहणार नाही
हम्म
हम केलं पाहिजे खरच बदल म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये
बदल केला पाहिजे
मुलांना फक्त म्हणजे पुस्तके ज्ानच न देता त्यांना बाहेर पण माहिती मिळालं पाहिजे
प्रत्येकात तेच ना अहो आता म्हणजे शहरांमधल्या काही मुलांना माहितच नसणार की कांदा जमिनीचा खाली येतो कि
हो बरोबर आहे
माहित नाहीये म्हणजे विचारतात आता माझ माझी मुलगी सुद्धा कधी कधी विचारते आये कसं का येतं कुठे येतं
हो छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मुलांना खरंच माहिती नसतात त्या त्यांना माहिती झाल्या पाहिजे ते
त्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज देण गरजेचं असतं. शाळेत फक्त चित्र दाखव त की आसं आसं झाड आहे. त्याला इथं आलंय, तसं आलंय पण, मग ते प्रत्यक्ष त्यांनी बघितलं तर लवकर त्यांच लक्षात राहतं न.
हो बरोबर आहे.
हम्म.
चालेल चालेल.
हो.